हॅलो ऐक ना मराठी शब्दांचा वापर जास्त कर.
मराठी
हं.
अच्छा ठीक आहे.
हा. बाकी मम्मी ते आता तुम्ही तिकडेच राहता का ते नवीन घर घेतलं होती तर
हा ग तिकडेच तेव्हा घर बरणी झाली बघ.
काय?
घरभरणी झाली ना मागे ट्वेल्थ ट्वेल्थ ला होतो आपण तेव्हा तेव्हापासून इकडेच राहतोत. तुमचं झालं का नाही घराचं
दोन झा पा मजला बाकी पंच
हां ते आहे.
दोन मध्ये झाले पैसाला एक-एक अजला बाकी आजून हा मी त्यांना भाड्यानी दिलोय ना, त्यांचं करून घेतलं आणि आम्ही रुचते बाकी मग आता काय करणारे
हा ते पण आहे त्यांनी होऊन जात.
ह्म्म्म
हम्म
ते नाही का आपल्या शाळेत आपल्याला इतिहासाला बाई होती पाहि तिला आवआव बोलायचे,
कोणत्या स्टँडर्डला?
हं मराठीत बोल अ आठवीला का, नववीला का, दहावीला,
अच्छा, आउ आऊ हां असेल तं त्या आहेत का?
ती भेटली होती मला आमच्या इकड मच्या शाळेत टीचर ये ना त्या.
हा का? तिकडे हे झालं असेल बदली झाली असेल
आ
तिकडे गिरणाऱ्या मध्ये बदली झाले असेल मग.
अगं तू गावाचं नाव घेऊ नको असां राहायच होती, हा
हा मग ते मग काय म्हटल्या होत्या का?
हा मणे मी ओळखते तुला असं तसं बोलत होत्या कुठेतरी पाहिलं मी
मी पण शाळेत गेली म्हणजे आत्ता नाही लास्ट इयर गेली होती ना
त्या सायन्सच्या हे क्लास टीचर होता त्या म्हणत होत्या आठवी जच्याच होत्या ना?
हा माहितात ना म्हणेे तुम्ही मी पण मला ओळखायला आलं नव्हत नक्की होत्या कोण?
हो ना
म्हटलं हाहा म पण बोलली चांगलं पण मलाच नाही आठवलं आपल्याला होत्या कधी? हं
बाकी आपण जाऊ एक दिवस शाळेत जर असली तर शाळेच्या वाढदिसाला जाऊ.
हां बघू असल म असल म
काय पाच तारखेला राहतो ना, अ
सहा, हम्म
हा
आवाज आवाज
आं
बघ जाऊ मग आपण सहा आ तर बघ जाऊ म्हंटलं सहा तारखेला असेल मी इथेच हा मी मग येता वेळी अस फिक्स केलं होतं की पंधरा ऑगस्टपर्यंत कोणी यायचं नाही सगळ्या क्लासनी,
हम्म
मुळे असेल मग इथं जाऊ आपण बघू शयद खूप अ हे खूप गोष्टी बदलल्या आहेत शाळेमध्ये म्हणजे,
खूप जास्त खूप जास्त बदललय हा पण आपल्या वेळेस मज्जाच वेगळी होती का काही पण बोलतो किती भारी तो नववी जचा वर्ग एक नंबर होता एक नंबर.
हो आपल्या दहावी जच्या वर् वर्गात आता - हे झालंय
मुख्याध्यापकांच ऑफिस. दहावी ज चा जो आपला वर्ग होता ना पूर्ण चेंज झाला पु अ पूर्ण त्याला एक अ म्हणजे मुख्याधपक्यांचं ऑफिस केलं आता तिकडे बसतात
हो का?
हम्म.
हा हा.
मी गेली होती ना तर बघितलं होतं.
हम्म हम्.
भरपूर चेंजेस भरपूर गोष्टी बदलल्या आहेत परत ग्राउंड वगैरे केलंय तिथे पार्किंग होती ना व्हॅनची
हो.
तिथे -
आवाज तुझा ब्रेक होतोय. तूच कॉल हॅलो हा बोल.
बोला हा बोल ना
हे हित बी एस सी नर्सिंग ला तीन वर्ष ते स होते ना मै मे मी मला वाटलं इथे संपला कोर्स.
कोणाचा तनुजाचा ना?
हा.
हा ना मला पण वाटलं होत का संपल म्हणून
मे बी मग मास्टर्स नाही एवढ्या लवकर एक्झाम वगैरे
हा.
काय मैती तेव्हा फ्री आहे म्हणते ना बघू उद्या ग्रुपवर सगळ्यांना परत मॅसेज करू
हो पूर्वी काही रिप्लाय देत नाही बाकीचे पाहु.
मला ना वाटत नाही ती येईल.
मला पण नाही वाटत मरू दे. आली तर आली नाही तर नाही काय वाटत तुला? हो.
वाटतय मला या वेळेस येईल.
काय माहिती?
हम्म. मिसळ काय कॅफे योगिनी ही योगिनी तिने म्हणत होती मिसळला जाऊ असं खाल्ली नाही म्हणे मी पण खूप दिवस झालं.
तर बघू ना कोणती सग्यां झाल्यात भर पूर नविन तेच ये मी ना हा मी ना क्लिप बसवल्यात अगं ब्रेसेस लावलेत.
हां.
बघू मला कुठे पण चालेल म मी ता ह्या वर्षी लावल्यात आहेत ना एक दीड महिन्यात झालाय.
राहिला बाई त्या जेव्हा बारावी झाली तेव्हा म्हणती येडी
माहिती आहे मी द आमच्याच कॉलेजच डेंटल कॉलेज आहे ना फर्स्ट इयर बसून लावते म्हणजे मी बोलते पण मला डेंटल ट्रीटमेंट ची भीती वाटते. मी फर्स्ट इयर पासून जाते जाते जाते गेलीच नाही. माझ नाही डेंटल कॉलेज हा नाही नाही डेंटलच नाही आहे माझं
हम्म ह
जातच नव्हती फर्स्ट इयर पासून हे करत होती या वळे तिथल्या फ्रेंडने मला जबरदस्ती कॉलेजमध्ये नेलं आहे. दुखत ते हम्म. म्हणजे क्लिप बसवल्यावर नाही पण मग आधी त्यांनी क्लनिंग केली परत एक रूट होते ना ते काढले वगैरे. मग ते काढता वेळेस एक्स्ट्रॅक्शन केलं तेव्हा खूप दुखत. रडली होती मी तीन चार इंजे म्हणजे अनसेशिया त्यांनी म्हणजे भूल देता ना तीन दिल्या होत तरी पण माझं दुखत होत आणि असं. जेव्हा ब्रेसेस लावता ना तेव्हा नाही दु द पण नंतर मग ते पूर्ण दातांची पोझिशन चेंज होते ना.
हा.
मते दुख ते दुखत
हम्म हम्म बघू आता आम्ही पण कसं दिसत पूजाला
काय
बघू आता आम्ही पण कसं दिसत म्हंटल
हा.
हम्म.
उद्या सकाळी पण जमेल का तुला कॉल. करायला पुरत असे.
हा जमेल ना म्हणजे असं कॉल करून फक्त बोलायचं आहे का?
हो.
अच्छा ठीके जमेल ना.
हा अगं माझे तुमचं लक्षातच नाही माहिती का तो टास्क आहे त्याच्यासाठी करायचं होतं म्हणून
हा का किती म्हणजे असं मेन म्हणजे आहे काय हे
तीस कॉल आहे.
हा का तीस कॉल करून बोलायचं.
हम्म तर माझे फक्त दोनच. तुझे दोन अन दोन चारच झाले फक्त माझे मला अजून किती करायचे सव्वीस करायचे.. अच्छा!
आणि टाइम लिमिट आहे का एवढा वेळ बोलायचं असं तसं काय. हॅलो!
हो तसच आहे येतोय का आता हा
हा किती वेळाचा.
दहा नाही.
अरे मग घरीच म्हणजे त्यांना ऍप डाऊनलोड करू नये का हे
हो.
मम्मी बा आय मीन घरचेच फोन घ्यायचे त्याच्यावरच ना ऐका फोन लावून ठेवायचा इकडचा आवाज तिकडं होतोच
नाही ना
बघ कर उदास उ ठीकये उद्या कर मला परत बाकी एक शामला टाक
हा मग मी श्यामला टाकलंच आहे श्यामला म्हंटलं तू पण कर
हम्म योगीनी तनुजाला पण टाकून दे त्यांना पण
काय वाट आपल्याला तर त्या तनुजापर्यंत जाणं जमलं नाही का ग
होणार तेच मी विचार केला ती जर आत्ता आली तर तिला बोलावं पण काय?
तिच्या पप्पाच्या वर्ष श्राधाला जाऊ आपण आता काय करू माहीती का तिला एखादा ना ड्रेस घेऊन जाऊ.
हां
हा ना
तेच आता आल्यावर विचारू वगैरे आणि नंतर मग डायरेक्ट तेव्हा जाऊ डिसेंबरमध्ये असतं ना?
नाही माहिती माला कधी जाईल नायी ग डिसेंबर मधे नाही. याच्या आधी दिवाळीच्या आधी
हम्म, हा का?
हा जाऊ आपण तेव्हा तिला ड्रेस घेऊन ये तिच्या मम्मीला साडी घेऊन
हा दोघीांना पण घेऊन घेऊ तसं असत तसं म्हणजे ते पण नेत असतील ना तसं घेऊन जाऊ.
वेळेवर ठरू काय करायचं काय नाही?
हम्म
म बघू काय करायचं असं
बघू
पूर् पुर्वा म तुला हा हा ठीकय कर म मग पूर्वा तुला काय म्हटली म्हणजे एंगेजमेंटच म्हटली का?
हा फक्त नाही नाही फक्त म्हणे का तुझी झाली का? असं तसं म्हटलं हा बाकी नाही कायी
अच्छा
आता सांगायला लागेल नायी का? आता सांगायला लागेल नाही का? मी सांगत नाही तिच्या माजा मुळचं बाकी कायी विषय नायी
हा तिच्यात वेगळांच ॲटिट्यूडय थांब ना ये ना आपण असं टॉनटिंग वाणींग करू तिचं
हा इथंय ग्रुप वरच करू चल
नाही ग्रुपवर नाही यायचीच नाही ती आल्यावर बघू आल्यावर ते असं वाट ना समोरा समोर एक्सप्रेशन नीट ठेवायचे म्हणजे वाटतं की मजाक मध्ये कर कोणता?
जाऊ दे त्या टॉपिक वर आपण उद्या बोलू् हम्म उद्या बोलू उद्या टॉपिक बी भेटला पाहिजे ना?
हा तेच उद्या बोलु टॉपिक आठवून ठेव रात्री चालेल चल बाय
हं बाय बाय